हा च झालं आवरडलं काम सगळं.
चालयं बंग ऋथ्वीलां सोडूंन आलों.
हां हां आंज पणं रडालती वाढतो मरत्वी
होयं लडाल ते जरां किरकिरत तसं
हां हां
मांहले राहते.
ते तसंच की गं सुरुंवातीला होते तसं सोंड कायं कळाले म्हंण की नाहीं शाळेतलं ते पृथ्वीला.
सांग सांगतय येऊन जानेवारी फेब्रुवारी शिकवलं गाणं शिकवलं प्रेरला
कोड लागली की
हो प्रेअरला प्रेर सांगतात नां जनगण मंण म्हणत्यां कायं जय जय जय म्हणत्यां
हां हां हां मनांय शिक
होयं शिकल्यां शिकल्यां
हां हां सगळं आवरलं मंग तुझं
होयं होयं ओला हांय मंग ममी करायंला खाली हो सांगितली मम्मी खाली गेलतो मी मु
तेचं आंता किती आंठ राहिल्यांत गं
परं
पीसचं येतेेत म्हंणे की.
परं
हम्मं. ते बरं आहे बाई म्हणजे आंज संपवून टाकायचं. उद्यां वेळ मिळणारं नाहीं गं उद्यां जरां पाहुंन बिवणे असतांत नाहीं.
हम्मं होयं होयं होयं.
फोन फोन वरं बोलतं बसणं जरां चुकीचं वाटतंय सगळ्यांना. त्यामुळें आणि दंगा दंगा दंगा सगळं बिघडवून जातंय.
कागरं आंत
हांय मोठी मम्मी जेवणं केली आणि बारकी आत्ती. सगळं तिकडं पलीकडचं लोटून काढल्यांत तिथं लोकांस नी जेवाय बसवायचंय उद्यां मं आजचं सगळं. लोटूंन काढायचंय कारणं मंग उद्यां कायं वेळं मिळत नाहीं नाई उद्यां जरां निवांत राहायला बरं. लोकं तेन येणारं तेंच्यांत आपणं पुसून बिसूंन काढणारं बरं वाटतं नाहीं नां.
होयं
त्यामुळें बाकी कायं नाहीं. उद्यां ये लोवकर नाहीं तरं आजचं ये.
हां येतो येतो बघूंया.
उद्यां यां मंग हम्मं हम्मं. मामी तू ऋत्वी ओंक्यां ओंक्यांला बरं वाटालय की नाहीं.
हां बरं वाटालयं.
पूर्ण कमी झालं न व
व्हयं आहे तसं जरां खोकला आहे.
खोकला जरां त्यांचा राहतोय.
होयं.
खोकला राहतोयच तो जरां कांढा बिडा दिलीस तरं बरं होतंय बघं त्यांला.
होय द्यालोय हाय प्यायला.
हम्म हम्म.
आरुष अन् सर्वज्ञ काय कराल
हाय सर्वज्ञा फुगा फुगवत बसल्या. आरुष हाय पलीकड नाही पलीकड नाही तो झोपलाय आरुष.
हा हा.
म्हणून तर कामं व्हाल्यात येवढी फार फार.
होय.
काम होत नाहीत मग ह्यांच्यात.
होय.
होय तेच. म आणि काय म मामी मामी धुणं धुवाल्यात व्हय.
होय धूणं धुवाल्या मम्मी.
ह हम् हम् भांडी तेन झाली सगळी घासून.
होय झाल.
हा हा, म काल काय आणलेलासा जेवायला.
काल कुठ काय अत्यांत जेवायला. भाकरी भाकरीच. नॉनव्हेज काही नाही अंडागिरी केलतो अंडागिरी.
हा हा हा हा. जरा ओंक्याला बरं वाटू दे ग म्हणून आना म्हणलो. ताकद येत्या गं जरा, खाल्ल्यावर म्हणून म्हणलो आणलेलेसा काय.
नाही नाही अंडागिरी केलेलं.
हा हा. तेच तेला ते खोकला जाण्यासाठी औषध दिले असतील की म डॉक्टर.
दिल्यात दिल्यात.
दिल्यात होय तरी पण त्याच्या लई अस
हा तेच.
होय काय माहीत नाही राहतोयच ते खोकला त्याचा औष म्हणजे खोकला लागला की त्याला लवकर कमीच होत नाही.
कमी येत नाही माहिती आहे वैभवला पण तसच आहे सेम.
हां, मम्मीला मम्मीला बी आमच मम्मी आहे त्याला दोघांला तसं आहे आमच्यात.
होय होय जरा तवा तेन शेक म्हणायचं. वाफ घे म्हणायचं म्हणजे जरा लवकर कमी येते तो कफ आहे त तु तून जातोय ना वाफ घेतल्यावर.
होय.
त्यामुळं का ऐकत नाही खरं.
ह ह.
आपलं खरंच करत्यात ते जरा पावसात भिजल्यामुळ आले घे त्याला एवढं वाईट हम्म. म तू काय व्यायाम बियाम केलीस कि नाही काय नाही नऊला उठलेलीच वाटत. त मी नऊला माझं सगळं आवरून बसलेलो म्हणलं आता कोणाला फोन लावायच एवढा लवकर कोण बिझी. सगळे बिझी असणार म्हणल. तरी पण लावलो. पावणे दहा ला काहीतर लावलेलो वाटतं. का साडे नऊ ला. मामी म्हणल्या ती मिलीला घेऊन खाली गेल्या.
होय मिलीला घेऊन खाली गेलतो.
मिेलीला काय घालतास गं जेवायला?
मिलीला सकाळचं म्हणजे संध्याकाळच रात्रीच अ अंडी शिजवते तिला. म अर्ध्या अंडी भाकरी
हा हा.
आणि ह. काय ते आपलं भात. आणि ते अर्धे अंडी सका सकाळी उर उरते का नाही. तीच अंडी आणि सकाळी घालतोय.
हा हा.
म तिथंन आणि मग रात्रीच आणि दुपारचं दही ताक असं घालतोय.
दही ताक घालतासा रात्री?
दुपारचं दुपारचं.
हा तेच म्हणाले. रात्रीच आपल्याला माणसाला पचत नाही.
रात्रीच नाही. नाही रात्रीच दही ताक घालत नाही. दुपारच दुपारच.
आमचा जीव तेवढा सकाळीच खातो. रात्रीचच खातोय बाई. सकाळी खायला घातलं खायच नाही काय नाही. पाणी फक्त पितोय फक्त दिवसभर. पोट साफ करतेय आणि रात्री तेवढंच जेवतय. पोट भरून. एक दोन भाकरी बडवते. असा हाय त्याच. लई काम भारीये जीवोच.
हम हम ह
शहाणाय ग खरं.
होय शहानाय.
होय. शाळेचं नाव काय ग? चौगुले बालवाडी काय?
काय माहीत काये? बघा
बघ तू सोडाय सोडाय जातीस. आण तुलाच माहित नाही चीमे. काय चीमे.
मॅडम कसलीय म्हणजे रागेटय? व्यवस्थित बोलणारीये? हा ह.
रागीट नाही मॅडम. दोघे दोघे असतात त्यावेस.
मी तर लहान असताना कीनी, आम्हाला अक्कोळे मॅडम म्हणून हो त्या बालवाडीला.
ह.
तर अक्कोळे मॅडम किनी असलं हे करायच्या. म्हणजे त्या एकदम स्ट्रिक्ट होत्या ग. असं त्यांना सगळं अभ्यास वेळच्या वेळी. आम्ही तेवढं कुठं शाहन लहान असताना. बालवडीला मोठ्या गटात. तर मी त्या मॅडमांच्याकडं, मॅडम मारता म्हणून मॅडमाकड कंटिन्यू बघत बसायचो. असंच करायचो. हो. आणि तस वर्षभर बघून काढलो मॅडमला. कारण मला एवढी भीती वाटायची मॅडमांची त्याच्यानंतर मग मम्मी काय म्हणली हिला तुमच्या वर्गात बसवूच नका तिला आणि परत लहान गटातच बसवा. ते मस्कर मॅडम म्हणून होत्या त्या चांगल्या होत्या त्यांनी चांगलं शिकवत होत्या एकदम मऊ ती मॅडम असं जास्त स्ट्रिक नव्हत्या ग छान छान बोलायचं असं करायच्या
होय
ब्राह्मणाची मॅडम होती ती आम्हाला अजून पण कधी तर भेट लगे लगेच ओळखत मला ते मी एकटी अशी बघत बसून काढलेलो त्यामुंळ जरा जास्त लक्षात आहे शिक्षकांच्या इथंच राहतात की त्यांनी कबनुरात हद्दीतच राहतात तुमच्या तिथंच राहतात मस्कर मॅडम आमच्या भेटल्या की नाही कधी तर पायाबिया पडतोय बाई
हा होय आम्ही बी बाई मॅडम असू दे सर असू दे भेटलेत हम्म
पाया पडायचं असतंय हो मग जेवण जेवण तू करणार
च काय मम्मी करत त्यात हातभर लावायचा मी
हा हा बरोबर आहे. तुम्ही काय वेळानं जेवतासा नाश्ता काय केलेलं?
नाश्त्याला भात फोडणी भात
हा हा आमच्यात बाई उपीट होत शेवाळ्याच खरं मी दूध पिलो ते शेवयाच उपीट अजून व्हायचं होतं नऊला भुक लागते ना मला उठल्या उठल्या आजी आणि आजा आल्यात ग आजी बरोबर सकाळी उठून गेलतो.
शिरगुपीचं
होय तिला फिरायला लागतेय आजीला फिरायला गेलो इकडं कुठं साखर कारखान्याकडनं तुमच्या घराजवळनं चालवत आणलो तिला ती चालते सोड तेवढं तिच काय नाही मला मीच घाइला आलो. येऊन कधी पाणी आलो खालच लोटून काढलो मग वरती आलो वरती येऊन पाणी देऊन पिलो
हम्म
मग लगेच आंघोळ केलो जरा तिथं असा आत पडलेलो आडव झोपा आल्या गत हायलत ग मग आवरून दूध पिलो आणि परत उठून आणि मग आ आणि आज जाऊन झोपल कुणाला फोन लावायचं म्हण विचार करत. त्यावर मामानी फोन लावली साडे नऊ ला असं झालं काय आता सुट्टी असली की असंच असते. ते गमतच नाही आणि शाळा असली की कधी एकदा बंद पडते रे बाबा असं होते.
होय तसंच होतेय.
तेच की आणि काय म्हणतीस मग?
ह ओके
झालं बाई आमच्या आता मंगळवारी, सोमवार आला मंगळवार आला मंगळवारी परीक्षा, मंगळवारी अभ्यास करायला पाहिजे मला. बुधवारी आणि पेपर आहे माझा, बुधवारी झाला की, नाही ग गुरुवारी आहे पेपर आमचा वाटतं, तेवीस तारीख कधी आहे? बर आज वार आज तारीख कोणती आहे अठरा काय?
व्हय अठरा आहे.
म उद्या एकोणीस, मग वीस तारीख सोमवारी एकवीस तारीख मंग मंगळवारी, बावीस तारीख बुधवारी. हा म्हणजे बुधवारी अभ्यास करायला लागतोय मला. गुरुवारी पेपर आहे माझा तेवीस, चोवीस तारीख अ शुक्रवार, नाही गुरुवारी, नाही शुक्रवारी. पंचवीस तारीख शनिवारी सव्वीस तारीख रविवारी, सत्तावीस मग त्यानंतर पुढच्या सोमवारी एक‌ आहे. म्हणजे गुरुवार आणि सोमवारी पेपर आहे, ते झालं की झालं मग. पेपरमधन मुक्त होतोय आम्ही, लेखी परीक्षा त्याच्यानंतर तोंडी परीक्षा आणि चार तारखेला आहे बाई. लट्टांबळच आहे सगळं पाक, बारा ऑगस्ट पर्यंत आहे. चार तारखेला एक हाय तोंडी परीक्षा, लगेच पाच तारखेला आणि हाय पाच तारीख झाली की, नाही आणि मग आठ तारखेला आहे, आठ तारखे नंतर आणि बारा तारखेला आहे. काय नवच असंय. चारच आहेत, खरं असंय.
सोडून सोडून
होय, ते सगळ्यांचं मॅनेज व्हायला लागतंय. ना म्हणून तस देतात ग आम्हाला सारखं येऊन -जाऊन पण करू वाटत नाही घे बाई, परीक्षेच्या वेळेला वगैरे. लय असा डोकं फोडू वाटतंय. बर चिमी ऐक की, हॅलो, ठेवू काय? अकरा चोवीस झाले, अकरा मिनिटे झाल्यात. हा ठीक आहे.